हा बोला
हा, हा आवरलं
हो चाललय बघा तुम्ही आज का सुट्टीय काय?
हो सुट्टी म्हणजे काय असं नाही मी म्हणजे रेग्युलर नाही ना जात
हा, हा, हा
तुम्ही आला जाऊन?
होय जाऊन आलेय तेच जरा तब्येत बिघडली होती म आल्यावर हॉस्पिटलला गेलेले जाऊन येऊन थोड झोपलेले म्हणून म्ह तुम्हाला चार नंतर कर
हा, हा नाही काय येशु नव्हता मी मगाशी म्हणजे होती एक आहे सारिका म्हणून त्यांना केलं होत पण काय इश्यू होत होता काय माहिती त्यांन म्हणजे माझे दोन कॉल वेस्टच गेले.
काततरी नेटवर्क इशू आस
हां, त्यांनी म्हणजे, त्यांना केलो मी, पण नाही लागला, मग त्यांनी एकदा केला होता मला. तेव्हा लागला, बोललो मग. त्यानंतर मग त्यांच पण म्हणजे अस एक काय दोन कॉल वेस्ट गेले म्हटले, त्याना कॉलच माझ्या कडुन लागेना झालता. आणि त्यांनी म्हणजे केल्यावरती मधी मधी भरपूर वेळा नेटवर्कच जात होत त्यांचं.
हा हा म नेटवर्क काय तर ईशु असेल तर होत त कधी कधी तस, एकेकांना आपल्याकडून लागतच नाही, म्हणजे ऊचललाच जात नाही कॉल, असं होतय.
होय, त्यांनी म्हंटले की नेट म्हणजे नोटिफिकेशनच येत नव्हत. कारन की बहुतेक नेटवर्कच नव्हतं त्यांना. हमम, मग बोलले त्यांना, की जेव्हा व्यवस्थित नेटवर्क मध्ये असतात, तेव्हाच कर ते कॉल हा म्हटल, होय. ते काहीतरी न्यू आहेत. त्या युजर्स त्यामुळ कदाचित त्यांना म्हणजे कळालं पण नसेल कसं करायचं हाय ते म्हणजे मी सांगितलं समजावून होय होय
आपलं जे पहिल्यांदा कॉल येतं ना ते मायक्रोफोन ऑन करत ते सेटिंग जाते ना त्यामुळे पण एकेकच हे होतं की चुकून जरी त्यांनी ऑफ केलं तर तो
आवाजच नाही होत आणि कट होतय मी त्यांना बऱ्यापैकी सगळ सांगितलं समजाून,
हा हा.
कळालं म्हटलं मग करते म्हटलं मी.
हा हा हा किती झाले सतरा अठरा काय पंधरा.
हम. झालेत त वीस झालेत त्यातले काहीतरी चार का पाच अ जे झिरो सेकंद चेच झालेत.
हा हा असुदे तस काय नाही फक्त एकशे ऐंशी मिनिट पाहिजेत ना मग त्यामुळे अठरा जरी दहा मिनिटाचे झाले,
ह म्हणजे माझे जेवढे झालेत ना जेवढे कॉल झाले. ते दहा मिनिटाच्या पुढेच आहे जसं काय त्याच्या आत हम्
ते लिमिट संपत ना मग त्यानंतर परत कॉलच करायला येत नाही आपल्याला लागत पण नाही येत पण नाही.
हम्म हम तुमच आता अ मी विचारले माझ्या लक्षातच नाही तुम्ही म्हणजे झाले तुमचे कॉल्स वगैरे काय किती राहिलेत.
आमचं नाही कॉलचं नव्हत म्हणजे आलंय आम्हाला पण कसं झालंय ज्यावेळेस पहिल्यांदा ते फोन अ फ्रेंड आलं होतं ना, त्यावेळेस आम्हाला आलं होत जे पहिली फेज वन होती ना तेव्हा आलं होत. मग त्यावेळेस ते वीस वस कॉलच होतं मग त्यावेळेस आम्ही ते केलेलं. म आता आणि परत आलं होतं एक आठ दिवसापूर्वी, मग ते आहेत ना त्यांना विचारलं आम्ही की आणि परत आले मग काय करू ते करू नका म्हणले.
हा अच्छा.
मग ते डबल वेळा होणार ना.
होय होय. मला ते स होय. आणि होत नाही ते टाईम व्यवस्थित मॅनेज. हम्म ते मला ना लास्ट टाइम आला होता ना म्हणजे ते सन्मती टास्क होत.
हा हा हा हा!
हा! बऱ्यापैकी म्हणजे तीन वर्षापूर्वी त्यानंतर आताच मला टास्क आला. त्याच्यामध्ये आलेच नव्हते.
कस नाय.
होय. आम्हाला कॉलेज थ्रू कॉलेज, थ्रू दिलय आत्ता ह हम्म. ते मॅडम आहेत ना ते आचे प्राध्यापक आहेत त्यांच्या ओळखीच्या आहेत.
हा हा म्हणजे त्या मॅडमांची ओळखीचे तुमचे सर हा.
हो मग- ते त्यांच्या थ्रू आम्हाला म्हणजे ज्या ज्या इंटरेस्टेड आहेत त्यांनी अ जॉईन करा असं बोलले होते.
हा हा हा!
हा त्यावेळेस फक्त गर्ल्स ना अलाव होत.
हा हा आता जेंट्स पण घेतात पण लिमिटेड घेतात आता काय म्हणजे बऱ्यापैकी की आहे पण जे दुसऱ्याचे भरपूर जण आहेत ना त्यांना ते रेग्युलर टास्क मिळत नाहीत. जे म्हणजे थोडे मोजकेस असतील ते जास्त असेल तेच आम्हाला मिळतात सगळे कारण आमच्या घरा समोरच राहतात त्या त्या म्हणजे कस त्यांनी वर्ष झालं आम्ही पण ह्यात हाय. जास्त दिवस काही नाही माहिती नव्हतं त्यांच्यामुळेच कळलं मग त्यांनीच
अच्छा! मग तुम्ही जसं म्हणजे वेगळेवेगळे आता किती म्हणजे कोणत्या कोणत्या पद्धतीचे टास्क केलंय?
ट्रान्स्क्रिप्शन नच केलंय म्हणजे आत्ता हे जसं आहे ना तसं ते वेगळं ट्रान्स्क्रिप्शन होतं गव्हर्नमेंट काय तरी ते एक केलंय. त्यानंतर मग आणि की ते ए-आयचे असे हे होते म्हणजे ए-आय ला आपण क्वेश्चन विचारतो तो ना चाट
हा हम हा!
मग ते क्वेशचन विचारलेले त्याचे अन्सर आले होते मग ते अन्सर चेकिंग करून मग कोणता अन्सर व्यवस्थ
म्हणजे आपल्याला गुगल फॉर्म देत होते असं का?
गुगल फॉर्म नाही म्हणजे ए-आय ला आपण जे क्वेश्चन विचारतो ना चॅटबॉट ला ज जेमेनाय ला वगैरे कोणते पण क्वेश्चन आपले रेग्युलर जीवनातले तसे ते क्वेश्चन्- त्यांनी पहिला तयार केले होते मग त्याचे अन्सर्स त्या ए-आयला विचारून जे अन्सर्स आले हो ते असे दोन दोन अन्सरस तीन तीन अन्सरस आले होते मग ते वाच चायचे होते पूर्ण मग त्याच्यातून आपलं ओपिनियन द्यायचं होतं की कोणत चांगला आहे कोणत्यात काही चुक आहेत असं काही तरी तो एक होता आम्हाला
ते विचारायच की आपल्याला फोन अ फ्रेंड हा टास्क कसा मिळाला पहिल्यांदा तो गुगल फॉर्म सबमिट केल्यानंतर मग मिळाला अस होणा मग त्यासाठी पण त्यांनी तुम्हाला दिलं होत.
आम्हाला ना... डायरेक्टली ना... व्हॉटसअपला मेसेज आला होता कार्याचा -
नई... मला पण डायरेक्टली आला होता... तसाच मेसेज आला होता... की- जे... न्यू टास्क आहे म्हणून... पण बऱ्याच जणांना आता कसं- पहिल्यांदा गुगल फॉर्म भरून... मग येतोय ना? हा... मग ते तुम्हाला पण, तसंच आलं होतं की काय असं विचार
नई, नई... तसं नई म्हणजे... आम्ही पहिला ते... ट्रान्स्क्रिप्शन, परत ते ह्याचं टास्क वगैरे... केलेले सगळे टास्क क... त्यानंतर, मध्यंतरी... आता एक दोन चार महिन्य... मार्चला.. मार्च मध्ये, कार्याचा मेसेज आला होता की अ... फोन अ फ्रेंड अस तसं टास्क हाये... तुम्ही करणार का? मग हो... नाई उत्तर द्यायचं होतं
कोणत्या बेसस वरती न्यू टास्क देत जातात?
असं काय नई... म्हणजे त्यांना... जे चांगले काम करणारे वाटतात त्यांना तेनी असं हे करतात... चूस करत-
हा... म्हणजे, मला काय विचारायचं होतं आता बरेच जण, आमच्या नंतरनं, आमच्या जे ज्युनियर्स जॉईन झाले होते ना
हा... हा
त्याच्या पुढचे टास्क त्यांना मिळाले होते... म्हणजे आम्ही ते.. सन्मती आम्हाला मिळालं होतं ना सन्मती टास्कचं
हा हा हा
त्यानंतर म्हणजे आमच्यासोबत... त्यांना पण दिलं होतं मग त्यानंतर पुढचे टास्क हेत कनी त्यांना मिळाले होते मला मिळाले नाहीत... म्हणून मग विचारूया म्हटलं
मग त्यांना... काईतरी त्यांचा ग्रुप वगैरे असल ते बाकीच्यांचं... एवढं काय... मला माहिती नाई ए आम्हाला ते कसं देतात माहितीया... आमचा हिथला एरिया तेच म्हणजे... थोडेजण एक दहा पंधरा जणांचे ओळखीचे बहुतेक त्यांच्या जास्त हे आहेत... मग त्यांनी काय करतात... त्यानाच सगळ्या टास्क मध्ये ऍड करतात... मग तेवढाच आमचा तो दहा पंधरा जणांचाच ग्रुप असतोय त्यामुळे बाकीचे एवढे जण हायेत... तेवढं काय मला माहित नव्हतं... म्हणजे आ आताचे फोन अ फेंडचं ते समजलं ना त्यामुळे कळालं की, असे दुसरे बाहेरचे पण हायेत... त्यांना ते फॉर्म वगैरे भरून मिळतंय
होय... भरपूर... बाहेरचे वगैरे... म्हणजे मी आता... ते कॉल्स वगैरे ऐकू- ना त्याच्यामध्ये भरपूर असं म्हणजे पुणे, सांगली, सातारा असं आहेत... भरपूर आहेत
आहे त्याच्यामध्ये... ऐकते मी पण... त्याच्यामुळेच मला कळालं की एवढे जण आहेत आता
चे... हा... म्हणून मग विचारुया की कोणत्या बेसेसेवर करतात
ते काय मला माहिती नाई... पण इथं, आमच्या इथं राहतात ना समोर... त्यामुळे ते ओळखीचे झाल्यात ना जास्त त्यामुळे शक्यतो करतातच सगळ्या प्रोजेक्ट
हम्म मग जर आपण... म्हणजे, त्यांना विचारलं किंवा आपलं म्हणजे... तेनी काम बघून... त्यांनी कंटिन्यूज दे तात... असं आहे की काय?
होय... त्यांचे कसं प्र... प्रोजेक्टस... रेग्युलर नसतात, म्हणजे वर्षभर कंटिन्युअस असतील असं नाई गॅप गॅप असतो... हा प्रोजेक्ट एक मोठ्ठा आहे म्हणून कंटिन्युअस दोन तीन महिने हा सुरुच आहे... पण एक एक कसं? एक दोन महिने असतात... त्यानंतर मग तीन चार महिने नसत्या... असं त्यांचे जसं कंपनीला काम येईल तसं ते असतय... असं पूर्ण वर्षभर आहे असं नाई... ते सांगतात ना... पार्ट टाइम जॉब त्यामुळं रेग्युलर असेल... असेल तरच असतयं तर नसतय शक्यतो
होय होय... ते सांगतानाच... सांगितलंय तसं की, पार्ट टाईम
जास्त त्या क्वालिटी बघून पण आपल्या जर कामाची क्वालिटी चांगली अस त्यांना तर ते देतातच एवढं काय नाहीये.
हम्म हम्म चालेल.
आता काय तुम्ही त्या ह्याला ओडिओ व्हॅलिडेशन ला आहे त्यामुळे तुम्हाला पुढचे पण मिळतीलच. कारण त्यामध्ये सगळे ते हितलेच आहेत ना जे आहेत ते
होय होय ते पण त्यासाठी पण ते भरे म्हणजे त्यांनी सांगित की थोडेफार म्हणजे कामा आधीच्या कामावर बघून वगैरे दिल म्हणून
हा होय.
म्हणजे सिलेक्शन केलय असं
ब्लॉक केले ना परवा थोड्यांना काय पण ऍक्सेप्ट केलेले मग ते ट्रान्स्क्रिप्शनला हेच ओडिओ जात जातात ओ-
होय होय.
म ते त्याचत सगळे प्रॉब्लेम यालते हे कसले पण ऍक्सेप्ट केलेले त्यात सगळे ते लोक सगळी हे करालती हे कसले ओडीओ एक्सेप्ट केलेत.
होता. मगाशी म्या मी विचारलं म म्हणजे मेसेज केला होता. हम्म म्हणजे एकदा तुम्ही ना अस मजे त्यांच्या फ्री वेळेत त्यांना भेटून असं विचाराल काय? त बरेच कसं होतंय एक एक म्हणजे आता मगाशी एक विचारलो मी की म्हणजे तीन चार मिनिट बोलले त्यांनी काय अ नंतर ठेवून दिलेत म्हणून हा
एक दोन मिनिट बोलतात आणि ठेवून देतात आणि ते घरचं सगळे नॉईज वगैरे ऐक म असे जे आहेत कणय जास्त वेळ दहा मिनटात ते कॉल आहेत पण फक्त एक दोन मिनिट बोलले तर ते रिजेक्टच करायचे.
ह ते झालं. ते सोडून आणि अजून एक ईशु विचारला मी की आता पूर्ण अ साडे दहा अकरा मिनिटं बोललेत आणि पण नंतर काय केल्यात हा नंतर शेवटच्या दोन मिनिटात काय केल्यात म्हणजे एक अ बाई बोलत होते आणि एक पुढे म्हणजे अ जेंट्स होता आणि अ ते त्यांच्या मध्ये जी लेडीज होती ना त्यांच्या तिथ ते एक दुसरी लेडीज आली आणि ती विचारली की तुम्ही काय कराय लागला व वगैरे अस म्हणजे आणि त्यात त्या काय बोलल्या की असं असं कॉल वर बोलत आहे मग ते डायरेक्टली त्यांनी कॉल घेतला.
हा
आणि ते जेंट्स बोलले की तुम्ही पण कॉलिंगचा डास्क करा.
म्हणजे दुसऱ्यांनी फोन त्यांच्याकडून घेऊन बोललेलाय.
हा
हा मग ते रिजेक्ट करा कारण कनी म्हणजे दोनच स्पीकर पाहिजेत फोनवर म्हणजे दुसरे घरच्यासोबत त्यांनी बोललं तरी चाल
हूं हूं हूं म्हणजे फक्त एक मिनिटच ते बोललेत शेवटच्या एक मिनिटात असं झालंय.
फोन घेऊन बोला
हा होय म फक्त एवढंच त्यांनी सांगित म्हटलं की तुम्ही पण टास्क करा मग त्या विचारले की कस करू म्हणून कस येईल मग त्या जेंट्नी सांगितलं की तुम्ह म्हणजे कोणतरी दोन व्यक्तींचा हा करते की हा